हां बोला की
हा काय म्हणताय आणि
काय नाही बघा आज जरास असं सणाच तर जरा आवरायचं नंदुबाईना सांगितलंय फोन करून मम्मी आमच्या माहेरच्याना काही सांगितलेलं नाही काय मोठ्याने केलेलं नाही सोडा आणि ते कसं झाला घरातल आनून पण ख नाही मग तेला परवडत नाही तु जेवायसाठी यायचं म्हटलं तर त्यांना हजार रुपयाचा गॅस घालाय लागतोय रिक्षामध्ये
ना आमचं
नवे नवे आमचीच की स्वतःचे हाय करते एवढ्या लांब ना आमच्या ते सासरवाडी
कसली रिक्षा आहे म्हणालोय मी माल म्हणजे माल नेतले काय स माल
रिक्षा आपली जस्ट पॅसेंजरची असते तसली पप्पांची आहे नि पप्पा आमची चालवत्या रिक्षा हा हा हा हा
हा मानस म्हणजे ते पिकअप तर न त्याला पण रिक्षाच म्हणतात की म्हणतात
होय होय पॅसेंजर्सच ची असत्य आपल्या यात काळ्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये असतात त्या मन नाहीयच नाही इचलकरंजी मध्ये असत्या
होय काय तुमचं काय आडनाव आहे इथं कुंबोज मध्येच
कंबोज मद्ये कने मंगल माने म्हणूनच्या नावाने ओळखतात तिकडे आमच्या मम्मी पप्पां तिकडे थ इचलकरंजी डोले डोले अडणाव हाय
नाही नाही इकड इथल्या सांगलतो म्हणजे मी मैत्रिणीला विचारतो हा
मंगलमाने म्हणायच मंगलमाने हा हा हा मंगल म्हणायचे नात म्हणायच म गल माने च्या मुलगीची मुलगी
हा असं आहे का
हा म्हणजे मम्मी ची आमच्या नावाने एवढं ओळखत नाहीत ना आजीला च ओळखत्यात नाय त्याच्यामुळे म्हणजे कोळ्यांच्या मुळात आमच्या आ नाही हिकडच हाय सा तिकडे कामाला जायत होती खरी आता मंगल माने म्हणतोय कनी ती त्याच्यामुळे त्याची वळखी असणार हाय मंगलमानेची नात म्हणायचं मुलगीची मुलगी हा हा
विचारून घे म्हणजे ती माझी मैत्रिणच आहे आणि तिचा नवरा माझ्या म वळचा मित्र आहे एकदम बेस्ट वाले हा मग आमच्या सारखं असत जाण येत तर तेच की असणार
है कोण
क्लासमेट नाही हा माझ्या पेक्षा लहान होती ती पण तिला दिलं ना तिथं
हा हा
जास्त ओळखीची झाली आता हा आमच्या गावात आपल्यासारख झाली व त बोलता बोलता हा सवय ची झाले म्हणताना येऊन जाऊन असतय ती हुन येत्या आम्ही पण जातोय हा उरसाला तेण सांगत्या आनी इकडे येत्या नाहीतर काय
होय
त्याच्यामुळं परत गेलो कने तिकड जायला भारी वाटत ते म्हणजे मळ्यातच आहे शेती आहे म्हणजे वो विहीर आहे आणि दंगा धुडकुस असं काही नाही
नाही शांत आहे होय असं मेन रोडस्न अस सरळ गेले कने डाव्या साईडला मळ्याकडे जायला रस्ताय काय
हा रस्त होय होय असंच काय तर रस्ता आहे रिकामच आहे की ये एकदम खराब झालेला रस्ता आहे बघा
खराब झालेला आहे हा
लईच म्हणजे लईच खराब आहे तो
खराब आहे होय
ते त्यांना म्हटल्यावर त्यांनी म्हणल्यवर ते जरा वांद्यात हाय म्हणताना तसच राहिलय कोण करन झालय असं म्हणत्यात भाऊजी
हा हा आम्ही लहानपणी तिकड आमच्या आजी आहे नाई मंगलमाने म्हणतय तिच्या भा भावाच्यात कधीतरी आम् अस जायच होतो तेव्हा त्यांची ती घरं बघितलेली आहे आजी ओळखीची आमची त्यांच्या खर आमची काय एवढी ओळख नाही हो
हम्म असणार त्यां आजीची ओळख असणार
असणार हा
हम त्यांची पण शेती आहेत त्यांनी पण शेतीत टोमॅटो ऊसं अस तेन काय काय लावतात बा माळव बघलच माळव असते फ्लावरचं गड्डं होय आणि त्यानी का भेंडे्या असत्याात त्यां काढलेत की नाही म्हणजे पिशवी भरून आम्हाला पण आलेला असते माळव कायम.
बघ बया.
आणि त्यांचे मसर आहेत दूध असते व्यायल्यावर त्यांची मस वली कि मग त्याचा चीक पण देत्यात होय विकतत मला म्हणजे मला तर विकले नव्हते थोडा मला एक डब्याने दिलेली मुलांसाठी अस म्हणून त्यांची आई म्हणजे ती माझी मै दि सासु.
हा त्यांची आई अशी माळव विकत्या काय माळव विकत्या का नाही बुट्टी घेऊन
नाही नाही म घरीच असत त्या त्यांच्या शेतात नाही ते त्यांचा बाबा जात तो सासर जातात ते.
जातात व्हय त्यांचीच कणी कोळ्यांची कणी ती माळव घेऊन एक की त्या कोळे मयातली इकडं ती ओळखीची आहे ना आमच्या घरात त्यां हा हा मग दुसर त्यांच्या चुलते असेल. हा हा होय होय लोननी त्यांनी घेत
हा त्यां मस्त तिकड ते जनावर तर राहतेऊ सगळ्यांची सा आणि मानवदन विकत असतील सगळेच व्यिकतत वाढत विकत तर नसणारच की आता हा हच्या गावात कस दोन मु छोट आहेत नाही मुलगा काय तर पाचवीला आणि मुलगी आता काय तर पहिलेल्यात काय तर गेल्या
हा हा मग नंतर लग्न झालेलं दोन तीन आम्ही ज येतो होतो तवा असल एखादी आता मुलं राहणार म्हटलं. माझ्या लग्नाला बघा आठ वर्ष पूर्ण नऊव वर्ष लागलय की
हा हा हा आता ते मुले छोटे माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाले
पंधरा वर्ष झाले.
हा म्हणजे लवकर झालतो माझ आठवीतन लग्न झालं.
हो माझा दहावी झाला लग्न झालं लग्न झाल्यानंतर रिझल्ट लागला दहावीचा.
माझं आठवीत लग्न झालं आठवीचा रिझल्ट आला मे महिन्यात एक तारखेला आणि सोळा तारखेला लग्न झाल.
काय लग्न झाल ओ आणि
त आठवीस नाय. तुमची जन्माची साल काय आहे
माझी दोन नऊ दोन हजार दोन ये
व्हय मल शंहांनऊ आहे शंहांनऊ
नऊ हे व्हय जे माझ्या पेक्षा तुम्ही किती वर्षां मोठे चार आणि दोस.
सहा सहा.
सहा वर्षाने मोठे आहे हा त्यांची आमच्या एकोणीशे पंच्याण्णव आहे बघा सात वर्षाचा फरक आहे त्यांच्यात आणि माझ्यात हा.
हा हा हा.
हो. तुमचा बड्डे कधी असतोय मग
एप्रिल मंध असते.
एप्रिलमध्ये
हो आणि तुमचा? म माझ्या पोरगीचा पण सप, स्टेंबर मध्ये तारखिथे तुमची हो काय तुझी अकरा आहे.
हा हा, मी कर श्रावण महिन्याली झालं मग आमच्या मम्मी पप्पनी माझं नाव महादेवी ठेवलेलं श्रावण महिन्याच नावरच ना माझं,
आमची पोरगी गौरी गणपतीतली आहे. गौर गणपती सण असू त्यावर ह,
तसच गेल्या वर्षी आता परवा गणपती गेलेला माझा बर्थडे दिवशी गणपती घालवायचं होतं मी मीटिंग तरी होती माझी आणि त्यात गणपती घालवायचा आणि दिवस होता त्याच दिवशी,
अनंत चतुर्दशी होती का,
हा हा
हम्
हा आणि माझ्या मुलाचा एका पंचवीस मे ला एक असतो आणि आता पुुल्या महिन्यात बावीस जुलैला त्याचा असतोय लहान आहे त्याचा
हा हा मग माझ त्याच महिन्यात आहे माझ्या त थोरल्याचा मुलग्याचा ब्डे
हा
पंचवीस तारखेला येते.
येतो होय,
हम
हा हा
लवकर लग्न झालं लवकर ले
मुलं झालं आता शोभत नाही ती मुलं मोठी जरी का आपली असं वाटत नाही
होय होय तसच झालं
झालं माझं मण माझ्या बरोबरच्या मुली अजून किती किती शिकल्यात अहो मला म्हणता, तुझे दोन लग्न होऊन दोन मु होऊन ऑपरेशन करून रिकामी झाली,
हम्
आता माझी एक माैत्री परवा मम्मी बला दिली तिच्या लग्नाला गेलेल माझी मुलं नाचा लागलेलीत तिी मम्मी मला म्हणते्या बघ माझ्या मुलगीच्या लग्ना तुझी पोरो नाचायला लागली अस.
झालं खरं आता ज पहिला तर हाल झालं तिकड, तिकडे लगेच हे झाल्यामुळे लगेच आता काही नाही वाटत
हा हा झालं एक पार पडलं
पार पडलं की तेच क आपण म्हणतोय आताला लवकर झाले लवकर झालं तरण माणस नाव ठवतय. नाही नाही झालं तर मी माणूस नाऊठवते रातरी काम झालं एकदाास होय का नाही,
होय ते लवकर झाला चांगलं कधी पण पोर लवकर मोठे होच्यात,
होय होय होय
आणि ते चांगलंच की का आपण
माझं कसं माझं वर्षच्यातलं क मुलगा एक झाला मला तो जाऊे दीड वर्षा दोन लगेच झाली सोळावं वय चालू होत सतरावा वयात झालं अठरावा ते एकोणीस मध्ये तर मी ऑपरेशन, करून घेतल माझ,
अ बाबा
हो होय, एकोणीस मध्ये तुझे ऑपरेशन करून झालं, आता झाल रिकामी आता काय नाही, बहिणीचं जेवढं काय होईल तर तिच जरा दवाखाना दाखवायच त्यांनी चालूय
हा हातरा
होय.
सगळं व्यवस्थित असलं म्हणजे होतय.
होते एककेकण स्प अ ना ला असतोय हो, होय लांबचा पण पाळणा एकेकांना पाच वर्षां एकणाच दोन तीन वर्षांना असते एकण
होय तस ना असतय आम ऊ पण कुठं झालंय अजून चार वर्ष झाली लग्ना
ते कस आमच्या मम्मीला आम-आमच्या मम्मीची सवया अशी म्हणजे मला लगेच- झाल, वर्षाच्या तिला पण आमचा दादा झालेला-
हम्म.
तस तस माझं पण म्हणजे एक एकानं आई
होय होय बरोबर हाय की. तस हा तसं पण असते.
असतय होय.
होईल घ्या काय.
होय, होय.
आ आमच्या भाऊजय ला पण तसास की आता दवाखान्यात दाखवालोय आम्ही पण पण सगळं चांगलंय म्हणून सांगतात आणि हे गोळ्या त्या गोळ्या हवा म्हनंजे टॉनिक हवा-
तर काय-
चालते टाईमिंग झाले बघा मी कॉल करून बघू? हा कॉल करू काय मी?
करुन बघा. करुन बघा.
हा नेट चालू ठेवा, लागला तर लागला. हा.